हो. हा येतोय का आवाज?
हो येतोय ना आवाज.
हा. लाईटचा विषय होता ना? हा लाईट चा विषय होता ना? हा. पावसामुळे पण काम चालू असतील ना त्यांचे मेनटेनन्सचे
हा आणि पावसामुळे परत ते हे पण आणि कधी वारा हे होतं झाडे वगैरे तुट लाईट वगैरे वाऱ्याने.. हम्म त्याच्यामध्ये कट वगैरे करत असतील
हो बऱ्याच ठिकाणी काही घटना पण घडतात
हो मग वीज वगैरे पडतय असं पाऊस त पाऊस आपल्याला पण पाण्याची गरज भरपूर देतो वर्षभर पण मग तेवढी त नुकसान पण करून जातो
नुकसान करतो हो ना आणि ते लोक करतात पण ते पण किती रिस्क घेऊन करतात ना
जीव असं म्हणजे ते आपलं ते स्वतः चा जीवाचा विचार न करता असं हे करू न आपल्यासाठी काम करते असं
कारण पाण्या पावसाची भीती तर जास्त असते लाईटच्या खांबांना त्याला पोल ला किंवा वायरिंगला
करंट उतर, ह म कधी कधी लाईट बंद बंद करून काम करताना हितं कधी कधी लाईट चालू असताना सुद्धा ते लाईटच्या खांबांनवरती चढता बघा ना
हो ना, हो! ह आपण तर घरात तर बटनाला हात लावायच्या वेळेस सुद्धा आपल्या मनात भीती असते ते कधी कधी पावसाची किंवा ओल्या हाताची
माझं मीच कालचं माझं उदाहरण तुम्हाला सांगते इथं माझं एका बोर्ड मध्ये मिक्सर चालत नव्हत, मी दुसऱ्या बोर्डला लावून केल तर लूज मला वाटलं तरी नाही आणि ते चार्जिंगचे पिन सुद्धा मी त्याच्यात हात लावलाच नाही म्हटलं नकोच त्याला पाऊस येतो भीतीच वाटते आपल्याला तिथेच
आणि इथे पण असं मुलं हे बटन चालू करतात ना वॉशरूमचे जायला त्याला, म ते माझी मुलगी लहान ए पाच सहा वर्षाची, पण ती उडी मारून बटन चालू करते पण ती भीती वाटते ते ओले हात असतील तर किंवा मोठा मुल तो पण वॉशरूम मधून आला हात ओले मग लाईट बंद करायला तर त्यांना सांगावं लागत की नका अ हात पहिले स्वच्छ कोरडे करा अनं मग करा भीतीच वाटे पंखा चालू करायला सुद्धा त्यांना नको वाटतं सांगायला
तरी मुलं आगाऊ पणावाणी करतसं त्यांना काही वाटत नाही माझी मुलगी तर डायरेक्ट छोटी ते बोर्डने असते ना छोटे लाईटचे त्याच्यामध्ये बोट घालते ती, पिन खोचण्याचे, तिथ तिला भीती वाटत नाही, आपल्याला वाटतं नको बाई लहान मुलाला
नाही, तिथे हो ना तिथे नाही घालून द्यायचे बोट, तिथे मग जे युज मध्ये नसतील त्याला पॅक करून द्यायचे, टेप लावून, डॉक्टर टेप टेप किंवा काही असं लावून पॅक करून द्यायचे
ह्, नाही तिकडे अ म्हणजे माहेरी ती बोट इथले नाही माझ्या घरी स्वतःच्या पण माहेरी घालायची ती, कॉटवर वगैरे चढून त्यच कसं बेडला तिथंच असतं
हा हा, त्यांना ते खेळ असत मुलांना, त्यांना समजत नाही पण म बोट एखाद्या वेळेस जर जास्त मध्ये गेलं किंवा हातात काही दुसरं खिळा काही असलं तर ते रिस्की ना?
हम्म
त्याच्यामुळे मुलांकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं आणि हे लोक बी बीचारे एवढं रिस्क घेऊन करतात ते काम
मग आता आमच्या परवाच्याच दिवशी आमच्या दुकानामध्ये नीरवी बिघडली होती तर आमच्या थोड फार करंट लागल्या सारखं झालं होत लाईटच तरी आम्ही रागवल, कश्यात मी हे केलं
हॅलो
हां बोला ना
हा हा काय झालं होतं
करंड असं उतरल्या सारखं झालंत आमच्याच तिकडं येला, चिक्की गिरनीला
हा अच्छा! !
हा तरी आम्ही त्यांना रागवलं, तुम्ही कशाला करता हे
हो ना, गिरणी कशाची पिठाची का? हा हा हा, हे पावसा पाण्याच थोडं जपायलाच पाहिजे-
हा, आणि ना ती खराब झालेली होती ना, तिचे पार्ट आणि ती जा, मशीन काहीतरी जाळालं होत मग लाईट डीम जास्त असायची ना,
हा
हा त्यांच्या मुळे
अच्छा
हा मग ती रिपेअरला टाकलेली तिथे कारा येईर तिच्या वायरी सु उलट्या पालट्या वगैरे उलटसलट लावून दिले असशा
अ रे माप रे
आणि बघते काय त्यांना मग त्यांनी परत मग मिस्टरांना फोन केला परत तो कारागिर आणला
हम्म हो ना बरं ना ते लक्षात आलं
हा मग त्यांना असं थोडस लांब फेकल्या आणि आणि झालं ते म्हणे कर मग त बरं पटकन सगळी नाही तर सगळीकं करड उतरलं असं दुः
हो ना ह आणि ते कसं गिरणी ते पूर्ण लोखंडाचच असतं
ती नाही आमची ते आता नवीन निघाली ती स्टील वगैरे मध
हा हो का
हा
तरी पण करंट उतरला म्हणजे
मग ते वायरीच असतं ना शेवटी त्याला मशनरीला पण वायर असत ् ते म बोर्ड पण वायरचे वगैरे असं ते खूप असं आणि त्या आत आमच्या इकडे आमच्या एरियामध्ये ना सगळे असं ते गॉयफिटर वगैरे कॉइल वगैरे हे काहीच चालत नाही
हो का
हा ते का नवीन सगळ्या लाईट बसवलेले आहेत ना असं वायरिंगचे कामं केलेले आहेत ना कोण येत बघा पहिले असं खेड्यामध्येधी लोक आकडे वगैरे टाकून हे करायचे
हो
अ तसं अ भिंतीड तस जर केलं तर आखी लाईट पेटत पेटत जाते वायरी पेटत पेटत जातथून तथ हम्म मग ते तस कोणी करतच नाही ते उद्योग
हा
हम् आणि जिथं झाडं आहेत ना त्या वायरिंगच्या तिथं खांबण पशी त्यांनी डायरेक्ट अशी ते झाडं खूप शॉर्प केलेली असे म्हणजे डायरेक्ट तोडले वगैरे पण नाही असं ते पक्षी वगैरे बसायचे मग ते फांद्या वगैरे पडायच्या पावसाच वारा वगैरे आला का असं
हा हा
हम्
ते वायरी तुटण्याची भीती असे झाडांचे झाडांच्या फांद्या पडल्या हवा आपण भरपू
हो पावसामध्ये वीज वा हवा. आणि कधी जोराचा पाऊस येतो कधी कमी.
ह आणि तिथे जर वायर असली तर मग ते ओढल्या जाते ते तुट टले सगळं ते एकमेकांशी रिलेटेडच असत सगळं. मग ते गिरणीचं झालं का तुमचं नीट.
हो झालं ना मग आमचं व्यवस्थित.
अच्छा. मला पण एक दोन वेळेस शॉक बसलेला आहे चांगला अनुभव मला पण.
हो का असं कसं काय तुम्हाला.
प्रेसचा वाचला होता लहानपणी लहानपणी म्हणजे.
ब अ तरी मा जे मी मला आठवत माझ्या या्याच्यामध्ये माझ्या लग्नाच्यागर माझ्या काकनी मला ड्रेस प्र्रेस करायला लावला. त्यांना वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता ते बोर्ड असायत. तीच तरी पेटून उठली होती मी इतकी घाबरली होती पते पटकन जोरात पळत आले. लाईटलूज कॉन्टॅक्ट झाला त्या वायरिंगचा. ते पेट घेतला होता त्यांनी डायरेक्ट तो ड्रेस पण पेटला होता सगळं पेटलं होत. मी खूप घाबरली होती तेव्हापासून मग जास्त रिस्कच घेत नव्हती पण मग. हा ल लग्न झाल्यावर सासरी सासऱ्यांचे कपडे डेली यूजचे पण. करायला लागता आणि मग सगळच करायला लागत. तर मध्ये करायचीच पन जबाबदारी आ पण मी त्यांना एकच सांगितला का. इस्तरी नवीन घेऊन येणे. तरच मग तर तुम्ही कराल आता आमची मागे ना भी पडली उघडली आता मागच्या वर्षी ग व तापतच नव्हती. ती लाईट लागत नव्हती म्हटलं मी करणारच नाही म्हटलं तुम्ही नवीन आणंतरच करेल म्हटलं.
हा हात लावायलाच भीती वाटतेय. असं असल तरी हा नाही मला पण लहान. पनी बसला होता ना लहानपणी म्हणजे तरी मी असेल ल पाचवी सा चौथी पाचवी ला असेल मी. तेव्हा बसला होता आणि एकदा टीव्हीचा टीव्हीचा ते स्टॅबिलायझर असायचं तर अ. ते जुन्या टीवी असायच्या ना. ते कस हा हा हा तेच मी स्टाबलायझरला. अ हे मारत होते आणि त्याच लगेच करंट हे झाला तर पूर्ण म्हणजे. जा जोरातच शॉक बसला होता तेव्हा.
हम् ते कसं लांब फेकतं ना हो ते.
हा आणि ते थोडा वेळ म्हणजे हात तिथेच होता माझण पूर्ण हात. आणि मग नंतर पूर्ण शरीर असं हलायला लागलं पण बरं नंतर फेकल्या गेलं ते.
ह.
ते स्टॅबिलायझर वर मारता मारता असे चांगलं आठवतं त्या जुन्या टीव्.
ते बटण वगैरे हा. ते पहिले कसं डिशचे कनेक्शन असायचे वायरिंगचे ते याचं यायचं. आता डिशवाले यायचे मग हे करायचे.
हो.
हा.
एकदा माझ्या काकांना टीव्हीचा करंट बसला होता ते व आ. अँटिना होता असेच पावसाळ्याचे दिवस होते तर येत नव्हतं ना ते. अ काय म्हणता त्याला ते रेंज येत नव्हतं तर. मुंग्या येत होत्या मग ते. अ घरातच म्हणजे अँ अँटिना वरती पण मग त्याची ते अ. जे हे होतं ना पाईप. तो घरामध्ये घेतलेला होता कौलांमधून घरामध्ये थोडासा. तर मग तिथून हल गोल फिरवता यायचा तो अशा दृष्टीने केलेला होता. त्यांनी त्याला हात लावला तो फिरवायला लागले तर तिथेच ते. डायरेक्ट म्हणजे लटकले होते त्याला.
हम्म हम्म.
थोड्या वेळात ते फेकल्या गेले बाजूला. म्हणून वाचले. हो आणि ते नेटकेच. त्यांची बदली करून ते पण टीचर होते अ लांब होते तिकडे कोकणात. तर माझ्या वडिलांनीच बदली करून इकडे आणलं होतं जोपुलला. कि नको आपला भाऊ आपले मुलं एवढे लांब कोकणात आहे. तर बदली करून त्यांना. तडे आणलं आणि तेवढ्यात असं झालं मग माझे वडील म्हणत होते उगाच. काही जास्त वाढवा झाला अस तर किती झालं असतं की अरे आपण च इकडे आणलं त्यांना आणि असं झालं
हात्याच्या व त्यांना त्यांनाच दोषी ठरवला असता ना ब
हा मग तेच ते माझे वडील तेच म्हणाय चे की अ म्हणजे सगळ्यांनाच घरातल्या नाही झालं की किती झालं असत आता आणि असं झालं असतं की तू इकडे घेऊन आला आणि असं झालं हा पण ते देवाच्या कृप बर काही झालं नाही पण मग ते भीतीच वाटते मग तेव्हापासून टीव्ही मोबाईल चार्जिंगला जरी असला तरी भीतीच वाटते
हम
मोबाईलचे सुद्धा आहे चार्जर मी तसे ठेवत नाही वरती ठेवते अडकवून आणि माझी मुलगी. ते कधी हातात घेते.
माझी तर मुगी डायरेक्ट घेऊन आपटते खाली ज ओपन दिस दिला तर. तोंडातच पिन घालती मी तर काहीच ठेवत नाही इलेट इलेक्ट्रिकच्या वस्तू काही ठेवत नाही त्याच्या कात्री वगैरे ते काहीच नाही ती काय करते काही पण घेते आणि वरती चढते तिला चढ ला येत ना आता कॉट वरे वगरे ती टीपर च ते टिपवरून माझं मशीन आहे शिलाई मशीन त्याच्यावर जाऊन बसते ती हा ती चेअर वर खाली झाली नामही
हो हो चाले चला बाय हो हो बाय
तुम्हाला न करू कॉल आता